णबालचे मोबाईलचा विद्यार्थ्या जीवनावर परिणाम या विषयावर बोलू ठीक आहे
हा ओके चालेल
हम् हम् ठीक आहे मग करा तुम्ही चालू टॉपिक सांगितलं करा चालू
ह ओके तर बघा मोबाईलचा म्हणजे स्टुडंटसाठीठी असा फायदा पण आहे म्हणजे लाईक युट्यूब म्हणा किंवा वेगवेगळे ऍप्स त्याच्यावरून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो म्हणजे आता सपोज एकेका स्टुडंटची परिस्थिती नसत मग ट्युशन वगैरे ते लावू शकत नाही तर मग आपण विदाउट ट्युशन लावता आपण मोबाईलवरून काही लेक्चर्स म्हणा किंवा युट्यूब वरून लेक्चर्स वगैरे बघू शकतो मोफत म म्हणजे लाईक फ्री म आपण बघू शकतो ते तर त्यामुळेच स्टूडेंट घरबसल्या खूप साऱ्या,, गोष्टी शिकू शकतात म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी इझी होतात हा
बरोबर जसं तुम्ही म्हणताय की मोबाईल म्हणजे आता लय म्हणजे जीवनात अविविभाज्य भाग बनलेला आहे तर तुम्ही तर बोले की म्हणजे स्टुडंट लाईफ मधे मोबाईलच पण खूप चांगलं पार्ट आहे काबर कि म्हणजे त्याच्यामुळे आता जे ऑनलाईन लर्निंग जे आहे किंवा अस काही त्यांचा युट्यूब वते काही अभ्यास करतील ते करतील त्याच्यामुळे त्यांचा वेळ पण वाचतो त्याच्यानंतर जे काही त्यांना पाहिजे ते विदिन सेकंड त्यांना म्हणजे सर्च करून ते आपण अ कुठं पण कोणता पण याच्यामध्ये घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे म्हणजे मोबाईल एक एक प्रकारच चांगला पण आहे आणि त्याचप्रकारे वाईट पण गोष्टी होतात मोबाईलमुळे लाईक हेल्थ इश्यू होतो काही होतो म्हणजे इनकेस जर तुम्ही म्हणजे जर त्याचा चांगला वापर केला आपण तर तो चांगलंच आहे आणि जर अतिवापर केला तर त्या गोष्टीचे परिणाम पण जीवनावर होतात ते होतात-
हो
सो आपण ते जे काही आहे ते आपण म्हणजे स्वतःच्या ह्याच्याने करायला पाहिजे लाईक आता अ आता तुम्ही पाहता की मोस्ट ऑफ द मुलं जे आहेत त्या नुसत म्हणजे मोबाईल मोबाईल बघत राहतात लाईक स्क्रोलिंग करतीलयेई काही करतील येई म्हणजे त्यांचा म्हणजे जीवनातला टाइम फक्त त्या मोबाईल वर वेस्ट करताय
तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की बायका पण मोबाईलच लोक गैरवापर पण करतात लाईक म्हणजे अ म्हणजे स्टडी करताना रीलस बघायच आणि रील्स एक तर म्ह रीलस बघाय ना कसं आपला तासन तास टाईम त्याच्यामध्ये जातो आपल्याला समजत देखील नाही तर स्टूडेंट रील बघायला चालू केली मग ते कंटिन्यू त्यांच लू असतं रील बघण वगैर मग ते अभ्यास आपण अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होतात हा हा पॉईंट तुमचा बरोबर आहे पण बघा अम् म्हणजे कसं मला म्हणायचं होतं ते आपल्या यूजवरती डिपेंड आहे ना जर तुम्हाला चांगलाच युज करायचा आहे तर मग काय तुम्ही चांगलाच यूज करू शकता आता आता सपोज समजा की सोशल मीडिया सोशल मीडिया जरी असत सोशल मीडियावरून पण आपल्याला म्हणजे लाईक खूप सारी माहिती लवकरात लवकर समजते म्हणजे चांगल्या गोष्टींची पण समजते वाईट गोष्टींची पण समजते ह्या जगात काय चालू आहे तर सध्या रिसेंटली काय चालू आहे हे आपल्याला सगळ्या गोष्टी सोशल मीडिया द्वारे समजतात मणा मग हम बघायला गेला तर म्हणजे हा बोला बोला
तुम्ही जे म्हणताय ते पण बरोबर आहे पण आता तुम्ही जसं म्हणतात की सोशल मीडिया मुले आपल्याला सगळे गोष्टी म्हणजे भेटतात लगेच जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काहीतरी माहिती सर्च करू शकतो लगेच आपल्याला भेटू शकते पण त्या गोष्टीचा आता इनकेस जर कोणता विद्यार्थी लाईफ मध आहे तो प्रत्येक लाईफमध्ये म्हणजे त्या त्या स्टेजमध्ये त्या त्या व्यक्तीसाठी तो एकदम महत्त्वाचा मोबाईल जर आपण विद्यार्थी स्टेज मध्ये आहे आणि आपण जर विद्यार्थी स्टेजमध्ये असताना मोबाईलचा जर जास्त यूज करतोय लाईक रील पाहताय किंवा म्हणजे जे योग्य नाहीये ते पाहताय तर त्या गोष्टींमुळे त्यांच्या अभ्यासावर पण दुर्लक्ष होतं ना आणि तुम्ही,, हा आणि त्याची जे इम्युनिटी पावर राहते किंवा त्या असं काहीतरी अ त्याच्या्या पावर राहतात त्या पावर पण कमी होतात म्हणजे त्या गोष्टीचा परिणाम पण होतो ना त्या जीवनवर परीणाम होते हेल्थ वर इशू होतो ते होतो जर म्हणजे जर त्या गोष्टीचा जास्त तुम्ही उपयोग केला दुरुपयोग केला तर त्या गोष्टीने आपल्या हेल्थला इश्यू तो त्याच्यानंतर आपल्या अभ्यासा अभ्यासाकडे
दुर्लक्ष होतं
ते तेचण
हा म्हणजे हा पॉईंट बरोबर आहे तुमचा दुर्लक्ष वगैरे होत पण हे बघ म्हणजे आता बघा अ
जस आता बगा तुम्ही विचार करा की आता समजा इन केेस मोबाईल जर तुम्ही जास्त पाहताय तर त्याच्यामुळे आपला स्क्रीन टाइम ऑबवि्हयसली वाढणारच आहे आणि जर आपला अ म्हणजे स्क्रीन टाइम वाढला तर म्हणजे मोबाईल मध एक रेडिओ ऍक्टिव्ह जो रे आहे तो पास होत राहतो तर त्याच्यामुळे त्या गोष्टींचा आपल्या डोळ्यांवर ताण होतो डोळ्या म्हणजे ताण पत आपल्या डोळ्यांवरती रेटिनावरती जातो ते जातो म्हणजे अजून त्याच्यानंतर अ झोप लागत नाही आता रात्र रात्र तुम्ही विचार करात सचालग म्हणजे मुलं रात्री पण उठले काही उठलेय कोणी तर लगेच मोबाईल बघतील काही बघ तर त्या गोष्टीचा आपण त्याच्यानंतर मानसिक ताण वाढत जातो ते त म्हणजे खूप काही गोष्टी अशा मोबाईलच्या पण आहेत की
बरोबर आहे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे पण शेवटी तुमच्या यूजवररती डिपेंड आहे ना कि तुम्हाला किती युज करायचा आहे किती नाही आता बघ तुम्ही काय असं सपोज एक एक्झाम्पल घ्या लाईक हा तुम्हाला तहान लागले बरोबर तर तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच पहिल ना तुम् म्हणजे तेवढंच हे कराल ना थोडीच क तुम्हाला तहाण लागले म्हणून तुम्ही एक ड्रम पाणी दिले असं नसतं ना मग तसच जेवढी गरज आहे तेवढीच हा तेच जेवढं गरज आहे तेवढंच जर तुम्ही हे करत असाल तर मग कायच वाईट परिणाम होईल ना जर आता तुम्ही गरजेपेक्षा जास्त युज करत असा आणि आता बघा प्रत्येक गोष्टीला दोन लाईक कइन हॅव्ह टू साईड्स राईट
बरोबर हम् ह
ह मग आता प्रत्येक गोष्टीला दोन्ही आवाज असणारच वाईट पण असणार चांगली पण असणार पण तुमच्यावरती डिपेंड करत की तुम्हाला चांगला वापर करायचा आहे गोष्टींचा कि वाईट युज करायचा आहे प्रमादात लिमिट मध्ये युज करायचाय की अनलिमिटेड करायचय हे तुमच्यावरती आप प्रत्येक म्हणजे अस म्हण शकत नाही की ह मोबाईल दुष्परिणाम हो होतात तस होतात हाय नो ज तुम्ही लिमिटपेक्षा लिमिटपेक्षा जास्त युज केला तर ऑब्वियसली दुष्परिणामच होणार आहेत त्याचे पणर त लिमि त्या य के दुष्पिणाम क होतील ना तुम्हाला त्यातून फायदा पण होईल आणि लाईक चांगलं पण होईल ना तुमचं म्हणजे लाईक तुम्हाला खूप सारी इनफॉर्मेशन भेटू शकेल अरे तुम्ही अपडेटेड राहाल सो
आता तुम्ही आता मोबाईलचं एक उदाहरण घ्यायला झालं तुम्ही आता नवीन आता रिसेंटली एक पिक्चर रिलीज झालेलं आहे प्रीतम प पाॅड्रो म्हणून तर त्याच्यामध्ये पण जो म्हणजे तो जो पोरगा राहतो तो पोरगा त्या ब्लू वलचा म्हणजे तो एक गेम आहे कि तर गेम मध्ये समजा टास्क वगैरे दिले जातात आणि तो मुलगा त्या गेम मध्ये एवढा इनवॉल्व होतो की तो काही पण करतो शेवटी तुम्ही त्याच्यात पाहिलं की तो म्हणजे त्याच्या घराच्या टाकीमध्ये लगून राहिलेला समजा तर ह्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीचा दुष्परिणाम आहे ना आता त्याने त्या गोष्टीचा जास्त उपयोग केला परत त्या त्या गोष्टीमध्ये रमत गेला तो अ म्हणजे त्या गेम मध्ये रमत गेला ते गेला तर त्याच्या गोष्टीने स्वतःला तो दुष्परिणाम झाला ना आणि परत त्या माणस म्हणजे तो एकदम अ तो गेम जो आहे समजा आपल्याला एक प्रकारे त्याच्यामध्ये अडकवत चालतो की असं करा असं केलाने तसं होईल तसं केल्याने तसं होईल तर त्या गोष्टीचा त्याच्या लाईफमध्ये नुकसान झालं ना म्हणून म्हणतो की म्हणजे मोबाईल जो आहे तो अस एकदम जास्त जर उपयोग केला आणि जर तुम्ही त्याच्या खूप आहारी गेली तर तो तर नुकसान होणारच त्या गोष्टीचा
हम्म पण ते आपल्यावरती तस म्हण तसं आपलं म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सवरती पण डिपेंड आहे ना त्यांच्या पॅरेंट्सनी असता त्याची मम्मी त्याच्याकडे जर लक्षच ठेवत नसेल पॅरेंटसचं पण लक्ष पाहिजे ना की तुम्ही आपला बरोबर किती प्रमाणात युज करतोय काय करतो हे पण इम्पॉर्टंट आहे ना तुम्ही तुमच्या मुलांना लिमिट लिमिटमध्ये ठेवा लिमिटमध्ये युज करायला सांगा
बरोबर आहे ते पण आहे अजून त्याच्यानंतर लाईक ते सायबर क्राईम वगैरे हे जे काही आहे ते पण असं मोबाईल मु जास्त वाढ लाक इंटरनेट आलं ते आलं त्याच्यानंतर खूप काही गोष्टी फेक न्यूज व्हायरल व्हायला लागल्या त्या व्हायला लाग च्यानंतर साहेबर ू व्हायला लागली ते व्हायला लागली पण ह म्हणजे ह्या गोष्टी पण धोके वाढले ना मोबाईल मोबाईल मु पहिले मोबाईल नाही होताच तर अशा गोष्टी व्हायच्याच नाही ना मोबाईल आला त्यामुळे खूप काही गोष्टी अशा
मी तुम्हाला तेच बोलले ना तेच बोलले मी तुम्ही युज कसा करता त्याच्या आधी पण आता मोबाईल होते काहीतर अशा गोष्टी होत नव्हत्या आता लोकांची मेंटॅलिटी चेंज हो लोकांची जरें खब असेल तर मग काही होणार ना तुमची मेंटॅलिटी चांग तुम बहेयर चांग ली तुमच्यासोबत चांगल्याच गोष्टी होतील जर तुम्ही युज त्याचा प्रॉपर करत नाहीे तर मग तुमच्यासोबत वाईटच गोष्टी होतील ना
हा ते आहे ना
कसं म्हनायच आहे म्हण
हा म्हणजे चांगल्या गोष्टी ज केल्या आपण इन केस लाईक आता समजा काहीरी नवीन किल शिकत गेलो होता मोबाईलने लाईक प्रोग्रामिंग म्हणजे आपण इंजिनिअरिंगला आहे तर प्रो्रामिंग त्यांत काही कम्यिकेश अस काही तम्ही श गे तर त्या गो तुम स्कि पण बिल्ड हो
हा मग मी तेच म्हणते ना तुम्ही जसा वापर खरा त्याच्यावरती डिपेंड असत त्याच्यावरती डिपेंड असत की अ नेमकं कसं करायचं ते त्यामुळे ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही
तेच तेच शेवटी तेच म्हणजे मोबाईल हा फक्त चांगला कािय वाईट नसतो त्याचा उपयोग फक्त आपल्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्या गोष्टीला कसा घेता कसा वापर करतात त्या गोष्टीचा बरोबर आहे ना
हो
हम् हम
चालेल मग शेवटी मला एवढं सां हा हो मग मला एवढंच सांगायचं शेवटी आपल्यावरती डिपेंड आहे की कसा युज करायचा ते त्यामुळे आपण डायरेक्टली म्हणू नाही शकत
हा हा बरोबर बरोबर
हम्म चालेल ठीक आहे थँक यू ट क बाय